हम
हा येतोय ना आवाज
हो येतोय कुठं
हॅलो
हो हा
चा आवाज ब्रेक होतय नेटवर्क आहे ना हो झाली कामा आत्ताच काम झालं आज मच्छी
अजून मच्छी
हो आमचा उपास वगैरे नसत ना मग मच्छी खातो अमही नॉनवेज कधीही
तुम्ही काय केलता हॅलो हॅलो